हॅलो हा काय चाललंय?
हा, आवाज येतोय का?
हम्म, येतोय.
''हां'' काही नाही चहा वगैरे झाला आता बसलोय.
अच्छा. हम्म, मग जेवणार कधी आहे. माझं काय नाही सिरीज बघत होतो.
पर अभी जेवणं आठ साडे आठ ला.
अच्छा आम्ही बाहेर खायला चाललेलो. मग काय खाऊ तसा विचार होता.
अच्छा.
हम्म, काय असं चांगलं माहितीये काय जे खाऊन मजा येईल.
हो जर नॉनव्हेज आवडत असेल ना तर नॉन व्हेज किंवा व्हेज. मध्ये पण चायनीज. किंवा आता श्रावण महिना चालू होणार आहे ना, नॉन व्हेज खाऊ शकताय.
होय,
हा,
कधी कधी सुरू होतोय श्रावण?
हो परवापासून होतोय वाटतं एक ऑगस्ट पासून.
परवापासनं?
होय.
पर्वापासून पर्वापासून श्रावण सुरू होतोय.
एकदा कॅलेंडरला बग तरी पण बहुतेक होतोय चालू.
नाही पुढच्या महिन्यात आहे पुढच्या महिन्यात आहे.
नाही ऑगस्ट मध्ये सप्टेंबर मध्ये नाही आहे श्रावण. कॅलेंडरला बघ महालक्ष्मी कॅलेंडर आहे का.
अ हे,
हा, मग त्यात बघ एक तीस किंवा एक तारखेला हाय श्रावण चालू होते.
श्रावण होय तीस.
तीस.
हो,
अरे मग आजच आहे की, तीस.
आज तीस आहे. एक सेकंड, एक मिनिटं हो ऑगस्ट महिना सुरू जुलै सुरू आहे.
अरे जुलै चालू
ह, आषाढ आषाढ आषाढ, अजून नाय
तेच की, अजून नाय म्हणजे
अजून ते कधी सुरू होणारे माहिती आहे का?
हम्म,
अ..., मी...., तेरा तारखेला
ह ह ह, तेराले चालू होणार म्हणून त्या नी
मला वाटलं एक तारखेला, कोण तर म्हणलेला मला म्हणून मी कॅलेंडरला नव्हतो बघितलं.
हम्म
मग काय खाऊ शकताय तुम्ही, मा मच्छी वगैरे पण खाऊ शकताय.
हा पण ते जंग काय सण होते बुयारा जंग फुड म्हणाव असं बैरच
नाही कधी तर इट्स ओके म्हणजे खाऊ शकतो आपण. पण रोज रोज नाही.
कधीतरी
धा, ओकेजनली कधीतरी
अच्छा.
जेवायचं जंक फूड म्हणजे ते बर्गर, पिझ्झा ते तसलं खायचं नाही.
अच्छा.
जेवण करायचं सरळ.
चिकन वगैरे समजा आवडत असेल किंवा प्रॉन्स घेऊ शक ते चांगले लागतात. आणि हेल्दी पण असते ना, लिमीट, ओमेगा थ्री भेटतं त्यातून.
अच्छा.
मासे खाऊ शकतोयस. माशात पण म्हणजे दोन तीन प्रकार आहेत. ते एक खाऊ शक म्हणजे तेवढे त्यात हा हे नसतात. हड्डी नसते त्याच्यामध्ये.
अच्छा म्हणजे तेच ना पापलेट वगैरे
हा हा, ते असतात पण बघून ख्यायचं. पण एवढे नसतात बाकीच्या कमपेटिव्ह
अच्छा.
आणि प्रान्स मध्ये तर काय नसतं ते खाऊ शकतो असं.
हम्म्म,
हम्म, बाकी अंडा मसाला वगैरे पण चांगला लागत असणार. बाहेर देतात करून चांगला.
नाहित आम्ही काय करतोय नेहमी ये ते हॉटेल नव तिकडं जातोय आणि नेहमी आमचं हे असं काही एक त चिकन मालवणी
हा हा हा, मालवणीमध्ये जरा जास् त ओलं खोबरं अस्तेना आणि आपल्या इकडं कसं जरा वाळलेलं टाकतात ना आपण त्यामुळे ते जरा डिफरन्स
ते जर ते! काय म्हणत्यां ते त्याची ग्रेवी असते ना ती जास्त पातळ असते म्हणू ती वेगळे देत्यांत. आणि पीस वेगळे देत्यात.
ते आपण कसं रस्सा आणि ते करतो ना म्हणजे वेगवेगळं सु कं आणि रस्सा तं ते एकत्रच करत असणार.
हो!
आणि रस्सा वेगळा करायला घ्यायला लागतो म आपल्याला.
हो अन परत आम्ही मध्ये असं काही. वेगवेगळ ट्राय करू म्हणलं तर एक दिवस काहीतरी आता आही तिकटला त्यां आंबर नेहमी खातोय देवां. तर एक मुर्ग मसाला मयीकं चालू होत, मुर्ग मस तं लावून मुर्ग मुसलम कायतरी! ते असे मोठे मोठे, हा ये साईटर मध्ये ना मेन कोर्स.
अच्छा मेन कोर्स हा हा!
हा ते ते म्हणत्यां चांगलं तिखट आणि मोठे मोठे पीस होते.
अच्छा!
मग अजून परत आमी स्टार्टरसला हो! परत एक ते अ असं हे एक आम्ही चिकन खाल्ल जे गोड होत. अ चिकन अफगानी, अफगाणी त्यात ते अशी क्रीम टाकत होते. असं गोड म्हणल्यावर जरा वेगळंच वाटलं आम्हाला पण टेस्ट खरंच चांगली आहे.
हा हा हा!
आणि स्टार्टर्स ला! आम्ही नेहमी हे घेतोय ते आपलं चिकन चिली. किंवा क्रिस्पी मआजून काय आता.
चिली काही काही आपण घेतो म ते वेस्ट जात ना. ते बस मग ते करण्यापेक्षा तेच ते घेतलेलं बरं पडत त्याला. म्हणजे जे माहिती हे आपल्याला ते.
हो मग काय असं, आता नेहमीपेक्षा काही वेगळं घ्यायंच तर काय घ्यावं?
अ! नेहमीपेक्षा वेगळं मग चिकन क्रिस्पी वगैरे ट्राय करू शकतोस.
काय?
चिकन क्रिस्पी किंवा लॉलीपॉप.
अच्छा अजून.
असं. अजून व्हेज मध्ये एक हराभरा कबाब म्हणून आहे. म्हणजे त्यात सगळं भाज्या वगैरे असतात. ते एक चांगलं लागतेय म्हणजे स्टार्टरं टाईप. हराबरा कबाव असं.
हूं!
आणि अ! प्रॉन्स पण चांगले लागतात आणि आवडतां. प्रॉन्स मसाला. हा स्टार्टर पण असतात, प्रॉन्स रवा फ्राय म्हणून असत म्हणजे. फ्राय करून देतात, नाहीतर मेन कोर्स मध्ये मसाला असतो.
अच्छा
दोनही कोणता नावर आहे ते पण डिपेंड आहे, आता हे कोकणी भागात वगैरे आहे ना ताजं ताजं मिळतं ना, सगळं, कारण तिथे समुद्र वगैरे आहे ना ऑलरेडी. खात असल्यामुळे ते चांगलं लागतं, आणि हे कसं इकडच्या आपल्या भागात, ह्या साईडला प्रिझर्व केलेलं असतं त्यामुळं टेस्ट थोडी अ वेगवेगळी चव राहणार.
अच्छा.
पण चांगले असतय तसं,, एवढं काय खराब नसतय कारण ते फि मध्ये संपून टाकायचं असतय त्यांना, कारण राहत नाही ना जास्त.
होय.
हम्म,, आणि बाकी तर अ कोणकोण खेकडे पण खातात. ते चांगलं लागतं आणि आपल्यासाठी चांगलं पण अस प्रतिकारशक्ती वाढते. हो,, हे घरी ट्राय करायचं, बाहेर कसं थोडं वेगळं काय, माहिती नसतं ना कसं काय असतय.
होय.
हम्म. एकदा ट्राय करूया आपण, कॉलेज चालू व्हायच्या आधी.
हो,, तीन
मग तूऽमी आता जाणार नाही आहे त्यांच्यासोबत?
नाही मी नाही, माझं
तू का नाही जाऊनय तुला तर काय
इथं काम आहेत ना, इथं काम आहेत, दाद्या पण थांबणार इथंच आज, आज अ, उद्या परत जायचाय वाटतं त्याला, उद्या वर्क फ्रॉम उद्या नाही आहे का? ऑफिसला जाणार आहे तो उद्या, मग त्याला हे सगळे आज निघाले नाही नाहीतर तू जानार हुता व्हय.
अच्छा.
ते चांगली
तुझं झा ते फॉर्मच वगैरे झालं असेल तर तू पण जा ना मग.
अ नाही ते गाडी कसं आहे की गरज नको आहे
हेच हां बरोबर
इधीच सामान जास्त, वर आणी लोकं
होय होय.
म्हणून शक्यतो नाहीच
हा हा हा.
आणि असं काय, स्पेसिफिक कारण नाही की चाललं तेव त ब घराची साफसफाई कराय चाललूय त्याची
हा हा हा बर.
पाच सा य
मग काय ठीक हाय.
हो अजूंन मगं अं तुम्हांलाचं कायं जेवांयला
आंज बघं नां आंता कॅन्टीन मध्यें असेल ते खायचं
बरं
कॅन्टीन मध्यें रोल वगेरे गं असतं सगळ्यां म्हणजे कधीं ह्यांची भाजी कधीं त्यांची भाजी असं वेगवेगळं
हम्मं
आणि किंवा बनवूंन पणं देऊं शकतांत पणं ते ठरांवीक गोष्टीचं आहेतं ज्यां बनवूंन देऊं शकतांत सगळं कां मित नाहीं तेवढ्यां तेवढ्यां टाईमलां मितं हं
हम्मं करं हम्मं
कुंठे जाणारं आहे तुम्हीं आंज
अं इंथ दोन तीनं हॉटेल आहेतं जवळं एकांच नोक पुण्यांला आहे त्यांच प्राईस जरां जास्तं आहे पणं ते खाणं पणं तेवढं चांगलं आहे आणि ब्ल्यूं व्हॅलीच कां जरां एक्सपेन्सिव्ह कमी पणं तिकडे क्वांटिटी म्हंणे तेवढीचं कमी आहे बघायचं पुढे जायचं आंता कोणां लाचं भवतेक होते हां कोणं लजवते
चालतं हां चालतंय चालतं ठीकं आहे करं जेवणं फोन
हो
चालेल ठीकं आहे बांय
हां